हो नेमकी मी पाणी भरायला गेली तुमचा फोन आला असं झालं
हा हा
मला इथं पाणी लागत आहे ना थोडस
ह हा
ह अ पनीर मध्ये पाणी टाकायला लागत आहे मग टँकर आला होता इथं
कशाला पाणी टाकायला लागं
अ पनीर पाण्यात तर चांगलं राहतं ते माहित होतं आम्हाला ना
हा हा
ते असं पनीर खराब होतं मागं पनीर त्याच्यामुळे सारखं खराब होयच आता पाण्यात चांगलं राहतय हम्म म्हणजे ह तरी जे ठेवणार आहेत ना पॅकिंगच असं मोगळं पनीर पाण्यातच ठेवतात
हा ना कडक होत नाही
कडक होत नाही
हा हा मग झाला का जेवण काय
हा जेवण झालं आताच
टँकर कुठला येतय
त्याकर हर इथलं आंबेवाडीचं वाटतं
ज्याला घ्यायचं ते विकत येतात मग किती दहा रुपये आहे
अ हा सत्तर रुपये ड्रम पाणी आहे पण मग आपण थोडं घेतोय असं एखाद हांडा ना मग तिथे असे देऊन टाकत ते असं म म्हटलं हा म्हंटला तिकडनं आणायचं घरी होऊन एवढा वजन आहे का मग मी एक पाच लिटर ि डक्की ती भरली आणि रिकामा डाबा होता लसीचा म तो पण भरून घेतला
हा आज झाला का ंदा
हा धंदा होते ना
काय नाही म्हटले इकडनं लावत होते तिकडनं चालू होता
हां
हा गवारी च लावत होते तर ते बी उचली ना का व अन् इकडं भांग्याच लावत थ तिकड काही ऑर्डिनेटर काय इशारा काय दाखवतेय काय माहिती येरर हा आणि मग तू तू जाते भांगेचा हचा गवारीचा लागत पण ती आता उचलली ना ना चालू असेल कुठ तरी हा चालू असेल तिचां
हा माझ माझ्याकडे चालू होता मीड्र मोबाईल हाता गेला तंड मगेर होती ना मग तिच्याशी बोलली म्हटलं थांबा पाणी भरते हा झाला भरून
हा हा
मग तेच म्हटलं आज काय नाही घरी दरवाजे ब असच काम चाललंय
हा ना कोण आहे बसवणार
ते वाचा येतले ते सुगर मिस्तरी नाही कामातया ते हा त्यांच्याकडेच बनवायला दिले होते
कसे असे ते चौकटे आणि डिझाईन बधले का
अं हा
या मंदिराला तसे
हा तसे दरवाजे व डिझाईन अ हा पाच हजार त ते
हा हा
अं
वरचा एक आणि इकडच्या दोन्ही आणि पडवीचा एक आणि एक एक कोपऱ्यामध्ये बसवणार त का मदमद
चारण हा मध कपऱ्यात शला द बसा ना अस खाबळे
पडवीचा एक पाठीमागचा बसून घेतील आणि इकडचे दोन्ही साईड दोन मधलाढ समोरचा एक तो त्या साईडकडचा ते तीन अनवारचा एक बसवणारा असतील.
हा ते चार आणि एक हे आपलं दाणे दुणे ठेवलेत ना. मशीला हवा लागत तिकडे बसावणार असेल असे पाच दारवाजे करून आणले ते
हा हा म व्यवस्थित आहेत का सगळे?
त्या मागच लाकूड हा मस्त ठरवायजे त मस्त पातळ डिझाईन पण मस्त कोरली नता आणि मस्तक बनावलेता ह
या असेच कलर देऊन पॉलिश दिली असते.
हा पॉलिश नाही करेल कलर नाही देल पॉलिश केले पण कलर नाही दिला अस
हा हा ते काय आपल्याला देता येतील.
हा ते ल नाही ना आपण चौकटीं ला चोलो होत.
हा हा.
तसं तसं का सोळायला लागल.
मग मशिलाय उभे करून घेऊ प की हवा येते आता हे पावसाच्या ह्यानीं
आणि कागद लावून घ्याला पाहिजे तिकडून समोरून बी है ना. पाऊस लागल ना दरवाज्यांला, कसे बुरके पडत आहेत ना?
नाही एवढा नाही पाऊस काय लागत असं हवे हवा सुटली का जास्त मगच लागतय. नाही तर नाही लागत
मग आता पाऊस कस काय आहे तिकडं?
पाऊस उघडला हो सकाळून सकाळी सकाळी राहतो थोडा थोडा
हा नाही इकडं तर सारखं चालत आहे गळ सारखे गळ हा इकड पाऊसच चालूच आहे थोडा, थोडा. हा येतोय जातोय.
सोमचा ताप कमी झाला का नाही थोडाफार?
आज रात्री मला ना सारखी भीती वाटते ते म्हणले बाबा परत मागच्या सारखा वाढावा होइल आणि आज औषध द्याचचंच लक्षात नाही.
म्हणून तुम्हाला सांगत ये नाही तर मग दवाखान्यात नेऊन पणा नाही
नाही नाही रात्री ना, रात्री बरा होता. अन पण हाय ना असं सारखं दात खातं कडकड कडड कड दात खातय आणि बरंमळतय मग भीती वाटते ना ग.
हा.
असच ते आ कर कर कर कर त्या वांदरा सारखं दात अ चावतुच आणि काही बरंमळतय.
हां.
हा झोपामध्ये आणि मग तस चांगलं आहे टंटनीत. जेवतोय म्हणतो. मला नुसती पोटात भूक लागल्यासारखे म्हणतो दोन दोन तासाला भूक लागत म्हण
मला त्यांच्या अनस् झालत आवा मागून नंतर आजारपणाातून उठले ना. तर नुसती भूक लागले सारखी व्हयची आणि आता परत जेवणच जात नाही आता परत.
आणि औषधं पाजले का चांगला म्हणजे आस पण थोडं माणसाच आंग गरमच राहतंय, पण चांगला गार फक्त का घाम येतोय. व्यवस्थित जेवय जेवतय आता ता त्याची काही एक चपातीने एवढा ढा भात खायचंत कायमचच हाय.
हां
मग खाला होता चांगला दानकावून.
हा ना. आम्ही रात्री खिचडी भातच केला होता.
हा ना आणि मग दोन ऍपल खाले.
हा ना.
आणि मग काल नग संध्या काळज थोडासच जेऊला. म्हणतो मला निस्ती झोप आली झोप आली संध्याकाळचे.
संध्याकाळशी दिवस जर उड्या मार
हा न काल झोपलाच नाही एरे आथरून टाकेल ना झोपलाच नाही. हा मग आता बर आहेन गेट मध्ये गेला. नेऊन सोडलं म्हणले बाबा मी याला औषधही दिलं नाही मला खाय लागतील आता बोलन म्हशील औषध दिलथ काय. हा नमककुड. आठवण नाही राहिली. आज शाळेतून आल्यावर देईन औषध आता किती साडेपाच ला साडेचार ला परत मिटिंग आहे. साडेचार ला मीटिंग ला बोलावले. चौथी.
शनिवारशी राहते शाळेवर मिटिंग.
नाही हे राहते शनिवारी शुक्रवारची राहते असे कधी आप आता ही पावसाळा झाल ती.
हाअ्ं
आता मुलांचा असाअभ्यास घ्यायचा तसं मुलांकडे लक्ष द्यायचं डबा
हा त्यांच्याविषयच आणि असं काही शाळेची इथं हा शाळेवर काय करायचंय काय नाही कसं करायचंय. जे समिती वाले राहते त त्यांना सांगत ना हा. हा.
ह ते घेतले ते नाव घेतले ते झालेमिटिंग आता मग आठ पंधरा दिवस झाले.
ह ना.
हा दहा बारा दिवस झाले हा वार्षिक राहते प्रत्येक ही आता मागं झाली ना आठ दहा दिवस झालं. हाअ्ं आणि मग आज स्कॉलरशिप चौथीच्या मुलानंसाठी. स्कॉलरशिपला हो. मुलांन द् हाअ्ं पालकांना बोलावलंय. आज सांगतील ना आज मीटिंग
हा ना, हा ना म त्यांची मा भरायची ती.
हाअ्ं रात्र सारखा म्हणतो पप्पा माझं नाव घेतलं सरांनी मी न सांगताच माझं नाव घेतलंय. पप्पा म्हणते नुसत स्कॉलरशिपचा आज अभ्यास कर दुसरा काय करू नको. हो ना नसता स्कॉलरशिप स्कॉलरशिप करू असं.
मग मोठे सर येतेत मला विचारत्यात इंग्लिश मधून विचारतात. आणि मग मी सांगतोय का मला इंग्लिश मधून विचारत्यात. अ मॉ मॉनिटर मॉनिटर लक्ष ठेवतोय का नाही वर्गावर इंग्लिशमधून विचार यस ठेवतोय लक्ष. अख्या वर्गाचा म्हणतोय मग मॉनिटर हाये.
हां
सगळं काम करायचं म्हण इथ मुलांवरी लक्ष ठेवायचं सर नसल्या
हां तसंच हा घरीच बघ येड्यावानी करतात आणि शाळेत बी आपण म्हटलं का? मॅडम म्हणत्यात नाही पोरं हुशार आहेती पोरं हुशा र हायेती त आम्ही मला तशीच हर्षच्या बाबतीत ते आपण म्हणलं का नाही ते अभ्यासच करते नाही तर ते म्हणत्यात नाही शाळेत चांगले आहे तिथे.
ओम पण हाये ओमही बऱ्या पैकी बरा आहे म्हणले हा पोऱ्या शिकत होता नाही हा का हा नाटकं करतोय त्याची चाल
प्रसाद प्रसादपेक्षा ते लय हुशार आहेती.
आन सकाळ आता क्लासला त्यांच्याच मनानं मला क्लासला जायचे मला क्लासला जायचे.
हा ना
आता आठ दहा दिवसापासून क्लासला जातोय ना तो जातच ना त्याला नव्हतं पाठवलं म्हणले जातोय का नाही याची घन, घन, घन, घन, घन व्याम चालू राहती सकाळची उठलं का चालू राहतयं मग उठतो आंघुळ तू आंघुळ घालू नको माई मी आंघोळ घालीतो तू कशी घालीते मान धरीते.
ते व आंघोळीच्या बाबतीत बोलूच नका मी त आठ दिवसानी याला आंघोळ घालते. सकाळशी लवकर करायची राहत्यात करा बावानो जा म. क घालाय गेला का काय आमाल थंडी वाढली आम्हाल काय पाणी टाकलं नाही सारखं आसेच वाढ त्या प्रासात त एवढा बाडबाड करतोय.
आणि आंघोळच क घालून देत नाही मंग उठला का काय आसं दूध नाय त च्या खाय ते करेन मग काय मला बिस्किट खायचे काय म्हण मला शेवाय खाईल. कोण म्हण मला पोये खायचेत.
देत नाही सकाळशी जाताना पण प्रसादला नाष्ट्याशिवाय जमतच नाही पहिले च्या बरोबर काय तरी दि तरच मी जातो नाही तर जातच नाही त्याला लागातंय खायाला नाही काय त च्या न चपाती काय ना मग ती बनवून द्यायाच लागतंय.
हा नऊ वाजता त्याला सोडलं आणि याचं नऊ वीसला हाय म्हणजे किच्या मुलांना आगोदर शिकवायला मग तोपर्यंत यांच ते होतय ना मंग त्याला नेऊन सोडलं का परत हा न लगेच मंग चल मग मी मला घेऊन मग. परत त्याला न साव लावून लावलय. त्याला नेऊन पोचला का लगेच अ याला नेऊन सोडाय लागते. हा मग तिकडून आलं का घरात काय मग थोडं फार त्या जेवान बस
त्याच्यामुळं मग म्हणला एक दीडच्या पुढं असं फोन करावा, नाही का?
हा साडेबारा ला आणून सोडलं कधी मग जेवण अ जेवा यचं कधी का क झाला असंच जरा टाईम तर म घेते त्यांच्या बरोबर जेऊन पण आता दोघांची एक घाय राहते ना मग कधी कधी जेवाय भेटत नाय. हा झाले झाले.